हां बोलांना, लागत नहीं त्याआदी त्या काही वावरात, म.
आं?
मिरच्या काई लावाल्या का, म्हणलं?
नही, आम्ही नही लावत ना ओ, तुम्ही लावेले का? आद्रक लावेले?
हा.
हं का, आम्ही आद्रक नही लावेल, त्याच्यामुळे नई म नुसत्या.
मंग अशा, खाया पुरत्या नई?
ह्म हं, आणतो विकत, ते मग एकद ऱ्या लावायल पण, पुरत नही ना ओ.
हां, पण मंग आठराजवळ, कळा काठा ना कुडं
हां, पण मग, ते पडसावले नाही, अन त्यांन पण नही येते ते, आपण गन्ज म्हणतो, पण फवारणी केल्या जात नही, काही नही.
ह्म.
ते कसं राहातं, आपण आद्रकिच्या याच्यामधी, फवारणी न ते करतो, तर मग त्याच्यामु चांगल राहत, नईत असं माव्यानं, खा-खराब होऊन जात ते. धूई येती गं, येत काही
आमचे तिथं, म्हणजे एक वावर ये, किती दिवस झाले, आम्हचाला आजून औषध मारलं नहीं, ते लय गवत झालं.
हा का?
ह्म.
म ह्या आद्रकिला लई निंदाय लागत गडोगडी, आद्रेकीच चांगलं य, पण मंग आम्ही दोन-तीन वर्ष ठेवली, परत दिली सोडून.
हो का?
ह्म, आता भाव ये चांगला.
आता आहे, पण आपल्याकडे नही ना, आता.
तेच ये ना?
पुरतं.
तसच राहत मंग, आपल्याकड असलं का, भाव राहत नही.
ह्म.
म्ह.
काकू काकु, नही घरी.
हाय ना, घरी.
हाव का?
हां.
करा आता कट.
हा.